हा बो
आज झोपला नाइ काय?
झोपायचं की, जरा आबाळ आलय तेन दुखालय लागलय अंग.
हम्म हम्म. घरातले कुठे गेल्यात?
ती झोपल्या, टी व्ही चालू आय.
हम्म, हम्म. टिवी कोण बघतय?
म सगळी बघत्यात.
हुं हुं. आणि जनावरं.
जनावरं आहेत की एक म्हस, एक गाई आहे तेवढंच हाय.
त्यासनी वैरण, चारा, पाणी.
सकाळ सकाळी आणत्यात नाही ते, वैरण दुपारी आता बारा, एक वाजता करून झोपले असतील. आता पाच वाजता करायचं मग हो. ते नाही ते हेच बॅगा करून घेतल्यात की मुरघास च्या.
म्हणजे?
अ वल ओलं हे असते ना मक्का तेव्हा ते मशनीतून ते मुरगास म्हणजे त्याच हे करत्यात, कातरण करत्यात. बारीक आणि त्याला कायतर केमिकल का काहीतर घालून हाय ना ते मोठ-मोठ्या पिशव्यात भरून ठेवत्यात.
म्हणजे कडबा?
कडबा मोठ्या पिशवीत खर तो वाळत नाही कायम तो ओलाच राहतोय त्यात हिरवा राहतो, हा. तसाच राहतो. आणि त्याला बूर बुरा येत नाही काही तर केमिकल घातलेलं असतय आणि काय होत नाही त्याला.
मग कशाला घालायच केमिकलच जनावरांना?
ते म्हणजे बुर्रा येऊ नये म्हणून तेनी काहीतरी घालत्यात.
घालत्यात होय, पण जरा का होई ना थोडा का हो ना परिणाम हुनार की जनावरां च्या दुधावर. शरीरावर, परतच दूध आपण खाणार. हुं.. त्यापेक्षा आपल्या शेतातली ताजी वैरण आणून घालायची.
ते शेतातलंच आहे ते एकाचं रान कराय घेतलं होतं ना मग अचानक रान सोडायचं होतं मग पीक अजून बारीक क होत काही ते मका पण लागला न्हवता मग तेच ते करून घेतलं म घरी आणन तरर छोटी वैरण होती किती दिवस ठेवणार आहे ते राहत नसत्या नाय तेे.. खट ट वाळाय तर लागत्या जमिनीवरच ते
हुं
त्यामुळं
हुं हुं नायतर मग मुंग्या
ह ते लागतय, किड लागल्यात
हुं ते मोठी मोठी आता नवीन पोती निगल्यात नाही असं एकदम बॅरल एवढी
हा तेवढीच आहेत की बॅरेल एवढी
हम्म
ती घेतल्याती करून
हा हा मग तेज किती? तसले तयार झाले असतील भरपूर झालं असतील
तीन झाल्यात तीन पिशव्या
त्यात ते किती? क्विंटलच असेल पोत
हा क्विंटलचा असत एका क्विंटलचे तीन झालं नाय आता पावसाळ्यात कस जनावरांना वैरण नसत ना इथं आणि आमच्या मळ्यात जायला वाट नाही रानात चिखल झाला कि ते जाताच येत नाही तिकडं
हुं... हुं
असल्या म्ह करा काय कराल काय ना त्याची
क करला टच हम्
येत नाही त्यामुळे ते करून घेतले मग काय पावसाचा जला किंवा जरा सोडते मग ज नऱ्यांना फिरायला
हा हा आता थोडं थोडं उघून आलं असेल काहीत
नाही अजून अजून सोडत नाही मळ्यातलं जर आता पेरणी चालय ना मक्का पेरला परवा
हम्म
आता भाजीपाल्यातील जरा थोडा घालायचा
हम्म
नाहीतर पावसाचाल झाला चालू झाला सगळे घरात असतात नाही त्यावेळी
हम्म
आता ह तोवर करून घेत बाहेरची कामं
हम्म भाजपाला आता पावसाळ्यात काय येणार
आता लावतेत नाही मिरगाला
होय पण आता काय शेंगा पुई मगाच्या मिरच्या
मिरच्या शेंगा सर्वच लावते पाकडी वळटणाच्या शेंगा
काकडी ते नाता यत नाही खिडत्या पाऊस पडल्यावर हम्म
कायला तर घेवडा लावतात पावता
श्रावण एवढा काळा फुलगलावत्या
हम्म हुळपायची दोडपा मेथीची भाजी
हम्म
लावत मग एकदा माळवा चालू झाला कि मग बाजार काय जास्त नसते बाहेरचा त्याच्यात मळ्यात न सगळं आमचे तास तास करायचे टामाला.
हा हा देश गाय आहे ना. पांढरी मग त्याच तुम्ही लोणी काढत ना.
ते दूधच देत नाही.
काबर
मध्येच येत होती कुठे पावशवर एक पहिला पहिला अर्धा अर्धा लिटर दिली. पंधरा दिवस नंतर पावचर दिल्यानंतर ते दिन.
कर.
ते देतच नाही पहिल्यापासून म्हणजे पहिलं झालं मला ते पण काढलं नव्हतं दूध तेव्हा ते खोंड होत ना. त्या येव देतो. ते मग काढलं नव्हते ते सवय नव्हती मग ह्या वेळेला ते काय काय? भाला घालून त्यानी काढतात तसं काढलं तरी पण पावशीर कुठे आर्ता एवढं देत होते.
म ते पिलो खंड दिल का?
ते खन विकल की मागच्या वर्ष आता पाडी झालती पाडीी पण दिली काी.
हम्म हम्म.
अम ते पाडी काय खोंड तेवढे विकलं पाडी विकायची नसते ना.
होय.
तसेच दिली मग इथ गावातले.
मग तेि दूध थोड तर देत का नाही आता
नाही काहीच येत नाही.
मग आता कधी आता गाव आहे का?
हा गाबाया.
कतो महिने
सातवा सव्वा सातवा
हा मग आता वेळ अजून दोन महिने का एक महिना
दहाव्या महिन्यात
एक महिन र आहे एक महिना एक म सातवाय क अठवाय.
काय माहीत नाही सातवा नाहीत आठवा असल.
हा मग एक दोन महिन्यात कमी नाहीेत त्या
हायत.
हा मग त्याच दूध तयार झालंला पावचर का नाही ग ना.
हम.
त्या ज लोणी काढायच जरा
तेच ते हा हा.
शाही काून लुणी काढून तूप करून ठेवते. एक डबी बर का निघा ना छोटा डबी
हम्म हम्म.
एक आपली विकसाचे डबी भरून तेवढं निघलं तरी करून बजतो.
चांगलं असते का खायसाठी.
खायचं पण औषधाला खात्यात आणि नाकाप सोडायचंय माझ्या
हा हा चालतय का?
नाकाच हाड हाड वाढले.
हम्म. मग मधीच आठवलंत खरं लय देऊ झाला पाच सहा महिन्याच्या मार्ग
तूफ
हा त.
गयचंय.
गयच कसं करतो त शे शे काढायची त्याची आणि एकदम साठवून त्याच्या नंतर लोणी लावत होत दही
हम
आणि ते तसं करून मग त्याच नाही लोन लावत नव्हतं शे शे काढून मिक्सर ला फिरवायचं
हम्
ते लोणी काढून मग ते कडवायच चार चार दिवसात मग कुठं लईनघत नव्हतं खरं कर्च त शेक कोण खात नाही ना घरात त्यामुळं
मग किती स काल होत
थोडं वाटीभर सगळंून वाटीभर सारख
मग ते काय केलं
त्यावेळी तोप् नव होतं ना त्यावेळी घरात
देश घयचंय
ह
हम्म हम्म तेला मग असतेय त्यालाला आता ह आहे डेवां नाही
देशी घ्यायच्याला म्हणजे दूध देत नाही जास्त मग काही नाही करायला
हम
आणि म्हशीच लोणी काढतोय ते म्हणजे दूच द्या र लोन येते असते शंभर रुपयाला पाऊशर आहे लोनकड
तुमच्या तिकडं सगळीकडच का
तिथं कसं आहे
हेथ सव्वाशे रुपयेला लोणी आणि दीडशे रुपय ला तुपा आहे
मग आमच्या इथ अजून शंभर रुपयेलाच आहे लोन आहे मग ते अर्धा किलोच एकदम डबा साठवते ना अर्धा किलो विकते घतानास ते अर्धा अर्धा किलो घेतात ना कस्टमर
हम्म हम्म
महिन्या दीड महिन्यातन पावसर सते घशण
मस्तीित काधार
मस्जद आहे क एक लिटर दोन लिटर एक दीड दोन कस
लणीते
ल नाही कुठं घरात अर्धा लिटर दूध ठेवतेय सकाळ संध्याकाळ तेवढ्यात नसते
हम्म म ठक
अय ते
बर
बाहेर नाही आमच्यातन लोणी कारण आणि ते रवीना फिरवून काढतात ना त्यामुळून चांगलं असते माझ्या ते रवीन आता कसं इ कच मिक्सरवर करतात ना आणि आमचं ते साठवून ते ना आम्ही करत नाही ताज ताज असत ते रोजच्या रोज
आख दुधच कस काढत
त का ना म
हॅलो
हा बोलाक
आकर्त
ते काय नाही हो मायख जज कसं करत
हम
अकरी दुध च पण काढत्यात.
थार काढल्या काढल्या ते दूध फ्रीज मध्ये. ठेवायचं वाटतं.
आणि साई तापवायचची.
अं
साई सई शई तापवायची.
हा अशाय तयार होत्या म्हणतत. शाई वडून काढायची.
शाई ओडून तापवायचे का डायरेक्ट मिक्सरला लावायचे.
हा ह नाही तापवायचं असणार आहे आणि मग मिक्सर ला लावायचं असणार आहे ते घट्ट झाल्यावर.
कसं ह काय माहित नाही पण आकारी दूध ठेवत त्याला त्याला. त्याच्यावर असा तवंग येतोय. आणि मग ते काढता ओडून शाई म्हणजे तापलेला तू त्याला कमी येते शाई. तशी आखरी दुधाला जास्त.
जास्तीतव हम् हम् ते कसं करतात बघाय पाहिजे आमच्यात पण झालंय बघा.
आणि काय आणि काय चालय म्हणलं.
हॅलो! हॅलो!